दीदे.
हा.
आहेस का रेंजमध्ये?
हा रेंज मध्येच आहे मी, ह मग तू ते मॅरिनेशन वगैरे केलं ना बिर्याणीला.
हो.
हा आपलं ह्याला चिकनला तर ते तिन, चार तासांसाठी ठेवून द्यायचं हा आणि ज्या वेळेस तुला बिर्याणी बनवायची आहे ना त्याच्या एक तासभर आधी जो तांदूळ वापरणार आहे तो भिजत घालायचा, हा. आणि मग तुला अ ज्यावेेळेस तुला बिर्याणी बनवायला घ्यायची ना त्यावेेळेस जाड जे अल्युमिनियमचं भांडं घ्यायचंसं ना अ तळ जाड पाहिजे जाड थोडा.
हाडवा दम द्यास
जम देणार कारण ते मग करपणार नाही भले जरी तव्यावर ठेवलं ना तरी ते कर तर मग त्यासाठी आधी प्रिपरेशनला तुला जाडबुडाचं घ्यावं लागेल पातेलं.
ह हा.
मग त्याला आतून सगळीकडे घी लावून घ्यायचं.
हम.
हॅलो.
हा बोल ना.
हा मग ज्या वेळेस तू अ. जेवढं तुझं पाणी आहे आता सपोज एक किलो तांदूळ हाय ना तर मग त्याच्यात दुप्पट पाणी ठेवायचं उकळवायला. आणि तांदूळ टाकून उकळवायच नाही आधी पाणी उकळून घ्यायचं आणि मग ऊकळी आली की त्यात तांदूळ टाकायचे.
दुसर काही टाकायचं नाही आपलं खडे मसाले वगैरे?
टाकायच ना पावडर टाकायचे खडे मसाले मग बाहेर काढून टाकले जातात ना मग खड्या मसाल्यांची पावडर करून ठेवायच आणि ती एक चमचा भर किंवा अर्धा चमचा आता जसं तुझं अर्धा किलो एक किलो प्रमाणे त्या प्रमाणे. मग ते त्याच्यामध्ये टाकायचं. एक लिंबू टाकायचं एक, एक स्लाईस नाही का लिंबूची. मग त्यांनी भात असा मोकळा होतोय.
बरं..
मग तोपर्यंत हिकडं चिकन थोडसं आहे ना, एक थर्टी पर्सेंट शिजवून घ्यायचं. कारण मग ते दोन्ही आता हा ऑलरेडी शिजलेला असतो थोडा भात आणि हे मग ते एकदम एक तर चिकन तरी कच्च राहिल, नाहीतरी भात तरी असं काहीतरी होत हा मग इकडं उकळवायला ठेवला ना, तू इकडं चिकन पण शेगडीवर ठेवून द्यायचं.
हा, हा.
आणि मॅरिनेशन केल्यामुळे ना, त्याला कमी वेळ लागतो मग कमी वेळात तेच ते शिजतं... हॅलो.
हां बोल ना दिदे.
हा आणि मग त्याच्यासाठी तुला मग अ कांदा पण तळून घ्यावा लागतो, त्याला 'बिरिस्ता' म्हणतात. नाही का, मग ते मॅरिनेशन मध्ये ते पण टाकायचं. हा. फोडणी तसं नाही, तळून साईडला काढून ठेवायचा,
हं...
हॅलो.
हां.
हा मग ज्यावेळेस तुला दम लावायचं हाय, चिकन आपलं थोडंसं त्याला वाफ घेऊन झालं कि मग त्याच्यावरती तांदळाची लेअर लावायची, त्याच्यावर मग कोथंबीर, पुदिना, तळलेला कांदा, कांदा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट घी.
हा, हां, तूप हो.
चांगलं सोडायचं म्हणजे बिर्याणीला फ्लेवरर येतो छान.
फ्लेवर ना, हा ते तर आहे.
हो त्याच्यावर परत तुला एक लेअर लावायचं,
कलर वगैरे टाकायचा कलर टाकायचा. ते नाही टाकायचा, कलर टाकायचा, कलर फूड कलर टाकायंचा का?
फूड कलर तुमच्या चॉईस नुसार, तुम्हांला आवडत असेल तर तुम्ही टाका, नाही टाकला तरी चालेल. हा, हा.... अशी छान बनते मग. तुम्हीं आता डिपेंड किती किलोची करणार आहात किती? त्याच्यावर प्रमाण राहतोय ते, एक किलोची. केली तर मग एक किलो तांदूल घ्यावं लाग
तं जास्त होईल ना बिर्याणी, त्याची दोन किलोची होईल ना?
दोन किलोची झाली तरी ती, पुरते चांगली व्यवस्थित नाही काही. पाच- सहा जणांना तरी आरामात जाते ना. हं.. आणि जर टेस्टी झाली असेल तर मग, चार जणांमध्येच संपते.
चालतंय तू पण खायाला ये की इकडं, नाहीतर डायरेक्ट तुला का नाही व्हिडिओ कॉल क करणार मी असं आणि म्हणणार, दीदे याचा आस्वाद घे तू.
मी डोळ्यांनी आस्वाद घेईन.
उगाच काहीतरी, अगं बाई गॅसचा पण इथं प्रॉब्लेम चाललाय माहिती आहे ना तुला.
होय बाई म आम्हांला पण लई प्रॉब्लेम या लागलायं गॅसचा मला
इथं नाही आहे आमाला तर आता, ब्लॅकँनं टॉकी घेतयं की नाही, अडीच हजार रुपयाला टॉकी सांगतात आता एक.
हं... मला ना एक सिले माझंच सिलेंडर काल आलाय आणि आज म्हणजे सिलेंडर संपला माझा.
हा, हा. पहिलेचं ना?
हां, हां.. नाहीतर माझा लई प्रॉब्लेम झाला असता बाई.
तर किती आता पाहू शकतात. तिकडे मग किती बुकिंगंचा चालू हाय.
नाही तर आठशे, नऊशेच्या आसपास आहे आता.
डबल ना ब्लॅक ने अडीच हजार सांगाय लागलं तर मला ब्लॅकनेच घ्यावं लागेल नाही तर मी आता इलेक्ट्रिक शेगडी, हां. आता माझा जस्ट विचार चाललाय आता. आता मग काय ते तेवढ महाग सांगाय लागलेत ते पण भेटत नाहीत झाले आता टॉकी आता आणि म्हणत्यात की तीन हजार रुपये द्या. साडेतीन हजार रुपये द्या असं बोलतायेत मग.
हम् आणि पाच, सहा रुपयेची चपाती झाली आता दहा रुपये, बारा रुपये.
आता सगळीकडे आता महाग झालंयग आणि कसं गॅस आता भेटत नाही त्याच्यामुळं ऑलमोस्ट सगळ अर्धा तर बंदच आहेत सगळं त्यांच.
करणार तेवढ्या दिवस चुलीवर थोडी होणारे सगळ्यांचा स्वयंपाक.
पण तेच झालेय चुलीवरचं जेवण
हा फेमस झालय आता चुलीवरचे जेवण घ्या. पण इकडे प्राईज नाही होती तेव्हा तीच प्राईज आहे. सगळ्याकडे फक्त हे चाललीय
कोणचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला हॉटेलमध्ये चुलीवरचा खायला जाण्यापेक्षा घरातच खावा.
महाग पण झालं की की थोडं थोडंस किमतीत तर वाढल्यात नाय.
हा नाय तसं नाय वाटत. पुन्हा येईल लॉकडाऊनच असं काही चिन्ह
देवाला नाय ग आप आपलं हेच. महामाईच म्हणजे आपलं पेट्रोल वगैरे नाय परत किराणा मालाचं सगळं सामान महाग होणार.
हम्म, परवा गावाकडे तसंच झालं ना काहीतरी अफवा पसरली. पेट्रोल संप संप होणार आहे मग लोकांनी घेऊन गेले. पेट्रोल पंपावर पेट्रोलच नाय.
तरी झाला फायदा सगळा मग त्यांना सगळीकडे नो कस्टमर भेटले. आता इकडे पण चाललंय विचार बघू या आता. आता माझी पण अजून टाकी त्यावेळीस मी गेलो होतो ना लग्नासाठी त्याच्यामुळे माझा गॅस अजून आहे पंधरा दिवस तर म्हणजे म्हणजे सेव झाला होता माझा आता आता काय माहिती कधी संपतोय.
पण फोन करतात ना द्या द्या द्या म्हणून मग कधी मग त्यांना पण द्यावं लागते असं. माझं दोन सिलेंडर असून माझा प्रॉब्लेम होतोय. अ
हॅलो, आवाज कमी येतोय. तुझा आवाज येत नाही.
म्हणज तु झाला तिकडे त्या रूम मध्ये गेल होते सासऱ्यांच्याकडे तिकडे.
प्रथम एक्झाम होती ना म्हणून थोडे दिवस गेल होता ना.
मम्मी बोलली तदी तिकडेच गेले म्हणून मग काय सांगालाय म म्हट हा ग ते पुराची एक्साम म्हण तिकडे गेली ती.
सत त्याच्या एक्झाम प ते गेलं होत पण ते त्यांचा स्वभाव ते माझं नाही पटत काही.
हम्म, सत ड उटण हे ते मग दिवसभर झोपायच बी नाही झोपलं तरी मग नाही हा झोपाच काढा आस तस.
काम बंद तात्पुरतं काम बंद केलाय वो ते
महिनाभर घरीच होते की
हा काय
हम्म तव्हा असं काय नाही आलं, खरं असतं तर
आणि कायतर
सगळ आवडतय हम्म, बाकी
बाकी काय नाही, झोपला तो अजून झोपला
हम्, हम हा नाही गेलं का, कस नाही गेलं कामाला? हॅलो
कस्टमर नव्हते
अच्छा तू पण बघ रिझल्ट, सांग योगाचा कसा कसा मी पण चालू करते
हा मी केल्या तर झालं की मला ते चालू करून महिना दीड महिने झाला मला चालू करून.
मग तीन महिन्यात चांगला रिझल्ट हाय की पाच सहा किलो म्हटल्यावर
हा, कारण मी संध्याकाळच जेवण बंद केलंय ते पुर्ण
बरं झालं, आ ज सगळं खायचं असल ना, तर सूर्य मावळाच्या आधी खायचं असं फ्रुरुले
संध्याकाळचं मग काय असते माझं वर, वरण प्यायचं किंवा आपल्या लिक्विड फॉर्मच असतं बघ ते किंवा अंडी खायची उकडलेली बाकी चपाती नाय, भात नाय, भाकरी नाही
आमं बाई मी परवा अंडी आणली आणि मला ते डुबलीकेट अंड्यासारखं लागल नाही का दोन अंडी
हम्म, हम्म
जवळपास, महिना दोन महिने होत आले मी अंडीचं नाही आणलेली मला ते झालंच नाही फसवलं हा तुम्हाला लागतात गं पण ओरिजिनल अंडी आणि डुबलीकेट अंडी फरकच नाही कळत हं
ते नाही तिथे, तिथे ब्रेसफास्टच पण किट मागवली ऑर्डर केलीय
कशाची? होय का मग आम्हाला स्लिम फीट बघायला मिळणार स्वाती आता
म आता ते कस ते ह्याच्या कळतंय की ती निशा लांबा म्हणून दीदीची
हा, हा, हा, हा माहितीय, ब्युटी पार्लरवाला ना ब्युटी पार्लरवाली बाई ती तर कसली होती, माहितीय ती कसली होती, कसली झाली बारीक
हा म तुझ्याकडंन
किती कि ऑर्डर प्राईस किती पैसे घेतले? अच्छा
त्येज्यामध्ये वरून त्येज्यामध्ये किट असत ना त्येज्यामध्ये महिन्याला म्हणजे, आठ म्हणजे आठ किलो, बारा किलो पर्यंत कमी होणार वजन
हा रिझल्ट येऊ दे बास झाल आम्हाला
हा आणि ते कसंय, म्हणजे ते फ हेज हाय का आपलं हर्बलच हाय साईड इफेक्ट काहीच नाही, कोणता पण दुधात प्रॉब्लेम असेल थायरॉइड वगैरे ते नसेल ना, पी. सि. ओ. डी. त ये.
हां हां तुला एक्सरसाइज- तुन पाहिजेय ग मेन म्हणजे- हं
पाण होतं ना रोल,
हं, हं, अच्छा, हं
कळलंय मला, रिझल्ट हंडेड पर्सेंट येलण म्हणताय फक्त वॉकिंग वगैरे करा. आणि, त्या आम्ही सांगतो डाईट वर ते फॉलो करा.
हं काय झालं, बर झालंय, काय जास्त वेट पण मग- त्रास होतात ग, पुढे जाऊन.
मम्मी...
हं, मग काय प्लॅन करतय. अ आवाज तुझा आवाजच कट होतय बाई,
माझ जाल रिपीट यायला लागलाय.
तुझं, तुलाच यायला लागलाय का?
हो
हं, मला तस नाही पण, मध्ये एक तू काही एक वाक्य- ''बोलाय लागली मधले चार-पाच खाली पडत्या आणि शेवटचं वाक्य कानावर पडते. ''
बरोबर आहे, रेंज बरोबर आहे.
रेंज आहे की, हा आवाजचाच इशू व्हायलाग काय माहिती,
आता घरी दवत तिथे कुठ वाता.
मला, घरी जायला आता साडेनऊ वाजतील होती. अ, मग आता काय करणार.
हं हं
वर्ल्ड प्राईज चालू आहे बघ आता, एक चौतीस, बावीस ची
एककोणतीस,
एक चौस बावीस, चांदीमध्ये इन्व्स्ट चांदी मध्ये,
चांदी, आणि त्याना परास चेन केली बा आकाशला,
काय केली? ह बरं झालं बरं झालं.
हा, आता चादी चा रेट किती आहे? तरी पण दोन लाख किती वरती तर आहे ना,
ना कर, अठ्ठवीस हजार,
नवीन कलरचे पैंजण बघते मी पण, आज जाऊन करणार आहे.
हा कर ना,
हं हं, चित्रप आहे बाहेर खरेदीले चालली,
आं
एक भर किती रुपये?
एक भार, अ बावीसशे ऐंशी,
बाविसशे ऐंशी,
हां, मग तुमच मजुरी आली जीएसटी आलं.
हा सग त्याच्यामध्ये तथे डिश आहे का तिथे डिशशी. हॅलो. हॅलो. हम्.